हॅलो ताई.
हां येतोय ना आवाज?
हां येतोय. तेच मघाशी बोलता, बोलता कट झाला हां. तेच मी माहिती लिहून घेत होते. तुम्ही सांगत होता मला किल्ल्यांची आता तुम्ही सांगितलेलं मी रायगडच लिहून घेतलं पूर्ण तर अजून, अजून असा कुठला असेल कि प्र-प्रसिद्ध किल्ला. त्याची माहिती सांगाल का? म्हणजे मग मी लिहून घेत तसं. हां हां.
आता त्याप्रमाणे सिंहगडची पण माहिती देता येईल.
हां सिंहगड हां. तो पुण्याला आहे ना. तो कुठे आहे?
हा पुण्यालाच आहे तो. पुण्याजवळ तो अ साधारण नैऋत्यपासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे.
अच्छा.
हां हा पण एक गिरिदुर्गचा आहे, गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला.
हां गिरिदुर्ग डोंगरावर बांधलेला, बर.
आणि मग त्या असं त्यात सांगता येईल, कि समुद्र सपाटीपासून तो अ.. साधारण चार हजार चारशे फूट उंचावर आहे.
चार हजार चारशे.. बरं.. ठीक आहे हा
आणि या गडाचं नाव पूर्वी होतं, जे जे आपल्याला इतिहासात आपल्याला तो कोंढाणा या नावाने ओ ओळखला जातो.
कोंढाणा.. अच्छा
हा..
ओके बरोबर, हा म्हणजे ते तानाजी मालुस करेन मी अ.. कोंढ... आधी लग्न कोंढाण्याचं च.. वगैरे केलं होत, हॅलो!...
आ..
हॅलो!.. येतोय आवाज
हॅलो!.. हो येतो येत
हॅलो! हा हां
हा
तोच कोंडाणा ना की.. अ.. तानाजी मालूसरे त्यांनी आधी लगीन कोंडाण्याचं
हो हो बरोबर.. बरोबर म्हणजे अ.. तानाजी मालुसरांनी याच्यावर ऐतिहासिक लढाई केली होती. सोळाशे सत्तर साली झाली होती ही लढाई
सोळाशे सत्तर ओके
आणि त्यात ते, शहीद झाले होते.
अच्छा
हम्म, मग नाही का शिवा जी महाराज बोलले होते की, गड आला पण सिंह गेला.
सिंह गेला, हो बरोबर हो
तो.. तो हा कोंढाणा, आणि आता त्याच नाव आहे. सिंहगड.. पण.. पर्यटन स्थळ म्हणून पण चांगलं आहे ते
अच्छा.. बर
जे.. हॅलो!
हा हॅलो येतोय आवाज, येतोय
हा येतोय ना हा.. म्हणजे याच ऐतिहासिक महत्व व जर म्हणायचं. गेलं, तर औरंगजेबाच्या काळात उदयभान राठोड
हो हो हो नाव ऐकलंय, उदयभान राठोड हो बरोबर
हा जो मुघल किल्लेदार आहे, त्याच्या ताब्यात हा गड होता.
बर बर-
हा, आणि मग त्याच्यावर त्याच्यावर चढाई करायचीय, म्हणून मग तानाजी मालुसरेंना शिवाजी महाराजांनी अ हे केलं होतं, ती कामगिरी सोपवली होती. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी तानाजी मालुसरेनी चढाई केली त्याच्यावर आणि हा किल्ला जिंकला.
अच्छा.. ओ. के
मग आता त्याच्यावर पर्यट. म्हणून पण हा खूपच प्रसिद्ध आहे म्हणजे आपण सिंहगड म्हणतो ना.
ह ह ह
ट्रेकिंगसाठी वगैरे प्रसिद्ध तो
हो का अच्छा म
तिथलं म्हणजेच्या खाण्याचे पदार्थ वगैरे पण छान मिळतात तिथे.
हो का काय प्रसिद्ध आहे तिथलं असं.
झुणका भाकरर गोड दही तिथलं हा..
अरे वा
म्हणजे पर्यटन म्हणून पण आणि असं एक.. हा
हा हा हा बरोबर
आणि मग स्मारक पण आहेत गडावर तिथे. तानाजी मालुसरे यांची समाधी आहे नंतर अ छत्रपती राजाराम महाराज आहेत त्यांची पण
अच्छा बर बर हा ते काका मला वाच वगैरे तोच का किल्ला.
कुठलं
काका मला वाचवा म्हणतात ते तो हाच का.
अ नाही नाही तो नाही तो नाही.
तो नाही ना शनिवार हा हा बरोबर बरोबर. हा हा माझा गोंधळ झाला
आणि मग अ हा म्हणजे आता तिथे कसं तानाजी मालुसर यांची. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे तसच मग आपले. लोकमान्य टिळक जे आहेत बाळगंगाधर टिळक त्यांच. पण स्मारक आहे म्हणे ते टिळक बंगला म्हणून ओळखलं जातं तिथे
ओके बंग बरोबर.
तसच मग तिथे अ गडावर अ कल्याण दरवाजा.
हा
पुणे दरवाजा असे पण आहेत म्हणजे हे दरवाजे प्रसिद्ध आहेत तिथले. कल्याण दरवाजा पुणे दरवाजा
नाव दिलंय का असं दडबडण्या का त्या.
हा हा ह
हा
आणि त्या काळात पण तिथे पिण्याच्या पाण्याच्या नैसर्गिक टाक्या म्हणजे महाराजांनी. किती सोय केली होती
हो बरच आहे ना हो ना नाही तरर कसं वर पाणी कसं चढवणार. तसं केलं असेल त्यांनी तिथे म्हणम सन म्हणच.
खरंच आहे आता ज आर्किटेक्चर आहे ते तर त्यांच्या. पुढे फेलच आहेत खर तर हा आणि याच्या नैसर्ग हो तेच ना
हो
ते नैसर्गिक टाके आहेत त्यांना देव टाके असं पण म्हणतात
हो का? हां चालूच आहे हो, खरंच आहे
हो कसं वर नाही पाणी वगैरे करण खूपच अवघड होतो
हो
आता सिहगडाची माहिती पण
हो अजून त्याला कुठलं पाहिजे असेल तर मग ते विचारून घे म्हणजे मी सांगते तुस तुला
अजून एका-दुसरा मिळाला नाही असं पर्टिक्युलर काही नाही आहेे तर किल्ल्यांची माहिती आणि तिथलं काय प्रसिद्ध आहे वगैरे असं, असं लिहायचं
अच्छा अच्छा
मग ते चिकटकव वगैरे कसा आता दोन दु त्याला तेस म्हटलं ते पटकण करून आता तो गेला ते सगळं आणायला पार्ट पेपर वगैरे काय या ते बघत बनून घेल त्याच्या
ह मग तशी सिंधुदुर्गाची पण माहिती देता येईल सिंधुुदुर्ग किल्ला जो आहे तर तो पण मालवण जवळ अरबी समुद्रात बांधलेला अभैद आहे तो म्हणजे जलदुर्ग आहे तो आणि समुद्रात आहे ना तो
हा हा हा बरोबर आहे, वय
आणि म्हणजे सागरी पर्यटनासाठी हा खूपच चांगला आहे आणि मराठा साम्राज्याचं आरमाराच प्रमुख केंद्र होता तो तेव्हा
अच्छा बर बरोबर
म्हणजे हे जे होते शिवाजी महाराजांचे अ शत्रु म्हणजे परकीय आक्रमक आणि सिद्धी त्याला शह देण्यासाठी अ हे जे मालवण ज्या ह्याच्यातलं समुद्रातलं जे बेट आहे त्याचं नाव आहे काहीतरी कुर्टे कुरटे नावाचं खडकाळ बेट आहे कुडके कुरटे कुरटे हा कुरटे तर ते खडकार जे बेट आहे त्याच्यावर पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली म्हणजे शिवाजी महाराजांनी तेव्हा या बांधकामाला सुरुवात केली ती आणि त्याचं जे बांधकाम आहे ते प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी
हा, हा हा हा
यांच्या देखरेखीखाली ते पूर्ण झालेय म्हणजे. त्यांनी तो बांधलाय असंही आपण म्हणायला हरकत नाही. मग त्याच म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की त्याची जी तटबंदी आहे ती तीन किलोमीटर लांब आहे म्हणजे असा एवढा अभेद येतो तीन किलोमीटर त्याची लांब तटबंदी आहे. आणि त्यातून एकंदर त्यात एक हो. त्यात एकंदर बावीस बुरुज आहेत हम्म.. आणि समुद्रात असून हो समुद्रात असूनही गोड्या पाण्याच्या म्हणजे आता समुद्रातलं पाणी पिण्यालायक तर नसणारच ना
नाही त्याचा किती खारट असेल बरोबर.
किल्ल्यात गोड्या पाण्याच्या तीन प्रसिद्ध विहिरी आहेत म्हणजे. तिथे पण विहिरीला कसं पाणी लागलं असेल विहिरी आहेत म्हणजे.
बिरी बाप रे खरंच नवल आहे ना मग खरंच कसं काय तिथे येन तुम्हा कसं काय झालं असेल. खरंच एक नवल आहे चांगली गोष्ट.
म्हणजे समुद्राच्या खऱ्या पाण्यात असून पण या विहिरींचं पाणी गोड लागतं.
कस तर एक झालं असेल कसं केलं असे.
हो आणि मेन म्हणजे त्या तीन प्रसिद्ध विहिरींचं नाव काय? माहितीय दूध दही साखर
अरे बापरे.
अशी नावं आहेत तिथे हो..
खरंच आहे ना खूपच छान आहे म्हणजे हे कधी माहितीच नव्हत मला आणि कस काय तिथे झालं असेल पाणी
हो म्हणजे पहा ना एवढ्या खाऱ्या पाण्यात पण तिथे गोड पाणी लागत विहिरीना आणि सगळ्यात मोठ वैशिष्ट्य. ह्याच म्हणजे आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं एकतरी मंदिर आहे का?
नाही ना खरंच काहीच नाही फक्त कुतणे उभे असतात ते उलट केलं पाहिजे हो का हा.
ते एकमेव मंदिर शिवाजी महाराजांचं हो आणि तिथे त्यांची पूजा पण केली जाते.
अरे वा खूपच छान.
तेच ना.
खरंच. खूपच सुंदर माहिती मिळाली हो मला नाही तर हे माहितीच नव्हतं मला काही. खर छान गोष्ट आणि हे. खरंच विहिरी च तर खरं तर माहिती नव्हतं मला ती बर झालं माहिती मिळाली खरंच आहे हो.
पूर्ण किल्ला म्हणजे ह खऱ्या पाण्यात म्हणजे समुद्रात. आणि तरी पण त्या किल्ल्यातल्या विहिरीना ना गोड पाणी लागलं.
गोड पाणी म्हणजे किती खरंच खरंच कमाल ये. खरच आहे चांगली गोष्ट आहे खरी.
हो ते मंदिर पण एकदा बघायला पाहिजे शिवाजी महाराजांचं.
हो खरच आहे ग एकदा असं जाऊन खरोखर बघितलं पाहिजें खरंच कुठंच मंदिर नाहीये फक्त स्मारक ते पुतळे उभे असतात तिथे सग कडे चौकांमध्ये फक्त तेवढंच आहे आपल्या महाराष्ट्रात पूर्ण लवकर तस पाहिजे पर खर तर
आणि खरंच इथे पण अशा शैक्षणिक सहली न्यायला पाहिजे मुलांना दाखवाल्या पाहिजे.
खरंच आहे तुला हा ह, म मुलांनीही आपलं महाराष्ट्र कळला पाहिजे खरंच. नाही तर हल्ली इंग्लिश शाळांमुळे हो इंग्लिश शाळांमुळे हे प्रकार खूप कमी झालेत आपले
हम्म
पण खर पाहिजे मुलांना कळलं कस आपलं महाराष्ट्रात आपण हिंदू साम्राज्य कसं घडवलंय त्यांनी हो
एकदम त्या काळातच गेल्यासारखं वाटतं.
हो खरच आता तुम्ही मला सांगलं तरी असं वाटतं की खरोखर आपण तेव्हा असतो तर? किती बरं झालं असत. हॅलो? हॅलो? नाही येतोय, येतोय. हॅलो? हा तेच म्हटलं खरो आपण त्या काळात असतो तर किती बरं झालं असतं, असं वाटत कधी कधी आणखलं की. आताच तुम्ही मला सांगताय तर असं छान वाटतंय. की आपण तेव्हा असतो तर खरंच खूप छान झाल असत असं.
हो येतोय ना आवाज?